हां येतोय आवाज?
हो येतोय ना. हां
मी जे बोल ते ते रिपीट करते.
हो इको. इको, इको
हां मी जे जे बोलते ना ते रिपीट करते.
हो रिपीट करते हो हो गोड गोड आहे आवाज छान तिचा.
हो त्रास पण तेवढाच गोड देते.
हो ते तर आहेच. अग आ तर तुला सगळा त्रास त्रास वाटते आणि मग मोठी झाली ना कि मग म्हणशील की हिला वेळच नाही माझ्यासाठी तिच एकदा शाळा वगैरे सुरु झाली की.
हो ते हो आणि कस ती ना तिकडे टॅप खेळत होते तिला ना मी ते अस माइंड गेम असतात ना ते लुकास म्हणून चेस तर मग ते लावून दिलेले, तर ती खेळत होती तर मी इकडे आली ना किचन मध्ये तर लगेच माझ्याकडे. तिला अस भूक लागते.
हम्म अच्छा
कशावर लावून देते माईंड गेम?
ते टॅब वर.
टॅब वर हम्म
हम्म
काय असत त्याच्यात मग कसले शब्दच बनवा होय.
हां किंवा मग अस अ स्मॉल, बिग हा ते कस काय करायच परत कलर भरायचे म्हणजे असे व्हाईट याच्यामध्ये व्हाईट कलरचे अ प्राणी, पक्षी असतात. येल्लोमध्ये यल्लो कलरचे असतात ग्रीन मध्ये ग्रीन रेड मध्ये रेड म्हण ज्याच्यात त्याच्यात ते टपामध्ये त्यांना टाकायच.
हं
आजून मोठे मोठे लहान लहान आणि सगळ्यात मोठे असे दोन तीन प्रकारचे काही असतात तिथेे प्राणी म्हणा पक्षी किंवा मग दुसरे दगड वगैरे काहीतरी छत्री अस. खेळायच मग ते छोट्या ह्याच्यात छोटे टाकायचे मोठ्या ह्याच्यात मोठे टाकायचे. अ मिडियम याच्यात मिडियम टाकायचे. अस ती करते मध्ये
आता किती नवीन नवीन निघाल ना आणि मुल किती हुशार आहेत आजकालची
हो बापरे ही तर खूपच शार्प आहे.
हो.
आणि सर्कल, राऊंड, स्क्वेअर सर्व माहितीये एबीसीडी येते तिला झेड पर्यंत. वन टू थ्री फोर येतात ट्वेंटी पर्यंत. हा ट्वेंटी येतात फॉर अप्पल कधी कधी मला बोलते मला वीवर लावून दे फॉरल कधी मला
हो काय नाही मुल शार्पच आहे आता, पिढीच खूप शार्प आहे.
हो.
हम्म आणि ते याच्यामुळे काय म्हणतात इंटरनेट मुळे तर खूपच म्हणजे फास्ट झालीये.
हो ते आहे.
बाकी अजून नळ वगैरे कधी येतात मग तुमच्या इथे कशाच फ्लॅटमध्ये राहता का?
हो हो हो फ्लॅटमध्ये राहतो.
हम्म नळाला पाणी वगैरे मग सकाळी येत का?
मग सकाळी पण येत आणि संध्याकाळी पण येत दोन टायमाला पण आमच्या इथे बोरवेल पण त्यामुळे मग पाण्याच काही टेन्शन नाही. आधीच पाणी आहे आमच्याकडे.
हो बोरवेल असल की आहेच तस आमच्याकडे पण आतापर्यंत बोरच होत. पण हा चालू करायच मग घेऊन घ्यायच पाणी.
ते ऑटोमॅटिक केलेले आहे त्यामुळे ते टाकी कमी झाली की ते आपोआप भरून जात.
अच्छा अच्छा हो का.
हम्म हम्म
हम्म.
नंतर कर.
बस
तुम्ही काही काम करता घरी वगैरे. घरी वगैरे काही काम करता काम करता काही घरी?
हो सांगितल ना मी मोत्याच करते म्हणून.
हो हो अहो एवढे कॉल होतात ना. की मला तुम्ही जेव्हा बोलले ना की दिशाच जेवण झाल का? तेव्हा मला कळाल का अरे आपण यांच्यासोबत बोललोय या आधी. म्हणजे ना एवढे कॉल होतात. की माणसाच्या लक्षातच राहत नाही की कोणाला कॉल केलाय आणि कोणाला नाही केलाय.
हो का.
कस होत माहिती का.
हम्म तुझे किती झाले?
माझे दहाच झाले. दहा बारा बारा झाले बारा.
हो का?
आणि कस ही पण आहे ना लहान मग त्यामुळेला बघून कराव लागत ना अवसर
हां बरोबर आहे
जेव्हा टाइम भेटेल तेव्हा पटन मेसेज करून पटन कॉल करून घ्यायचा. परत तिला खाऊ घाला इच बघा हिच राडयला लागली तर परत सर्व सोडून द्या मग हातातल. अस होत.
हम्म तेच तर बरोबर आहे.
आजी आली होती मगाशी घेऊन जायच. तिची आजी आली होती मागाशी मला वाटलं घेऊन जाईल तिला. खेळायला पण मग काय तिची आजी काही बोललीच नाही तशीच मी नीघून गेली मला बोलली पण नाही मी चांगले म्हणून असलं आ
अगं बई
हा मग मी नंतर फोन केला म्हटलं नाही नाही अ थोडे लांब राहतात पाचशे क्विंटल लागतात घ्यायला
हो का
मग त्यांना माहीत होतं की काम करते काहीतरी मला वाटलं की घेऊन जातील ते काहीतरी म्हणलं जाऊ द्या आता आता आता नाही नाही म्हणजे मी नंतर किचन मध्ये आलेली मग ते खेळत होते तिच्याबरोबर बसल्या होत्या मग नंतर मला सांगून जायचं ना की मी चालेल म्हटलं त्यांना आपण काहीतरी देऊया खायला वगैरे असं तर मला बोलल्या पण नाही मी चालली म्हणून पाऊस येत होता गेल्या म्हणून
हम हम् हम
नंतर कॉल केला नंतर मला म्हणे ञिशा मागे लागली असतील म्हणून मग मी अ काही बोलले नाही म्हटलं पण मला बोलायचं ना हा म्हटलं पण मला किचन मध्ये येऊन बोल असं ना मी चालले म्हणून असं
हा हा त्यांचही बरोबर आहे एक दृष्टिकोनातून
नाही म्हणजे ते असं मागत नाही एवढी त्याच्यात ते ते एवढं त्यांना नाही सांभळत शाळेत ना कि मुलांना कसं घ्यायला लागतं फिरायला लागत पळायला लागतं पण ती मग हम मग त्यामुळे ते जास्त नाही मागं लागत त्यांच्या माझं दीर वगैरे अस लागते मग लागते मागे अग नको ना बाळा बाबा मारत ना तुला नको ही बघ बापरे बाबाचा इ ते आणून तेच पण मग काय त्यांना काय राग आला होता की काय काय माहीती
नाही ग राग कसाचां येईल
जाऊ द्या म्हटलं
ह ह ह ह
तेच पण आपल्या मनाला असं वाटतं ना हा मग तेच मग आपण विचार करतो आपली आई पण असते तर आई पडले
हा हा
मला तेच केव्हाचं ते डोक्यात चालू होतं म्हटलं या बाईला काही राग वगैरे तर आला नाही तरी ना म्हटलं अस कारण ना मला कामाच पण पडलेलं असत म्हणजे घरातलं पण त्यांना मी बोलत होते थांबा मी जेवण करते आई पप्पांना आणि त्यांना माझ्या दिराला का नाही इकडेच बोलवुन घ्या पाऊस चालून ना आपण इकडेच काही तरी करू इकडेच
हा
नाही नाही नको मला जायचंय ते येणार नाही मी जाते ते मी कर करेल काहीतरी असं तसं
हम् हम् दिराचं लग्न व्हायचंय का
हो दिराचं तर लग्न व्हाचंय आमचं घर छोटं होतं ना ते तर मग एवढ्यांना जागा न्हवती तर आम्ही दुसरीकडे आलो असं
अच्छा हम्म हम्
हम्
हा बरोबर आहे ना
बाकी काय म्हणता अजून तुम्ही
बाकी काही नाही आज आज पॅकिंगच करत होती मी आज सगळ माझं ते तयार केलेलं तोच पसारा काढून ठेवलाय मी आज फोन फोन मध्येच वेळ गेला सगळा
हम्म आणि तुमचं काही पेज वगैरे आहे का तुमचं काही पेज वगैरे आहे का
नाही नाही होत मी केलं होतं पण ते मग मला चालवताच नाही आलं होत मग ते काहीच पा नी झाला नाही बरोबर
हो तु ऑर्डर कशा घेतात
ह इथूनच असतात सध्या तरी लोकलच आहेत
अजित दादांना माहिती आहेेत त्यांचे देतात
हा
हम्
ऑनलाईनच करायचं आहे मला
हा त्याच ऑनलाईन बघु शकत ज्यांना माहिती ना ते लोकं त्याच्या मागचं पिठाचं आॉडऀर
नाही करणार आहे मी ऑनलाईन आता
हो ऑनलाइन वरचं टाकायचं काही असेल ना मला सांगायचं की बाकी आल सोडून व्हिडिओ काढता येत असेल ना तुम्हाला
हो हो
मग व्हिडिओ काढून ठेवायचे मग सध्याकाळी पु ते आल का बरोबर करते बाबा एवढं एवढं पेजला कापून ठेवते
हो व्हिडिओ काढले आणि आपले स्टेटसला ठेवत असते सध्या त्याच्यावरूनच मग येतात ऑर्डर आणि ओळखीचे ज्यांना माहित आहे एकदा लागलेले कस्टमर लागलेलेच राहतात ना
हो बाकी काय म्हणतात मग
बाकी काही नाही आता हा पसारा आवरते हम्म बरेच काही उद्या द्यायचं आहे मला
हो चालेल घ्या आवरून म्हंटलं मग बोलू आपण नंतर हे नको सांडेल ते हो चालेल चालेल हो बाय बाय बाय
हड